हॅलो आवाज येतोय
हॅलो
आवाज येतोय काय माझा
हेच चालू होतं म्हणून म्हणलं कट करते फोन
होय हा हा
हम्म काय नाही मग तिकडे पूर गेल्या वेळी पण आला होता ना
अ नाही म्हणजे गेल्या वेला पण पोलापर्यंत चालेलं
हा हा हा हम्म म आल्यावर तिकडे शाळेत वगैरे जात ात ना राहायला
होय शाळेत पण आणि इथं सोसायटी म्हणून आहे तिथं वरती जातात असं म्हणजे गाव कुठं कुठं पाणी येत नाही तर नाही नाही आमच्या म्हणजे घरापर्यंत काही पाणी येत नाही कधी म्हणजे मळीत वगैरे ह शेतात वगैरे राहतात ते येतात हिकड तिनी तेवढ् येतात मग इकडं
हम ते
ह हॅलो
हा खूप जनावर म प्रॉब्लेम आहे आता येतोय कावात
हॅलो
हॅलो थांबा एक हा नाहीय नावरांचा हाल होतय म्हणलं खूप
होय होय तेव्हा सगळीकडे कुठ म्हणजे रिकामी जागा असली तर मग त्या त्या ठिकाणी नेून बांधायचं त्यांच सोय असेल
होय कर जायच खाली चा
ते हाल पण आणि ते येऊन राहणाऱ्यांचं पण खूप हे तिकडून तिकडं यायचं परत सगळं घरातलं सगळं साहित्य ठेवायचं आणि परत जाऊन आनिक कि झाल्यानंतर आणि करायचं आहे तस.
ची सेवा करण्यातच महिना दीड महिन्याचा ना आता इकडें
त्यातच जात असेल दोन तीन महिने
होय होय
येऊन गेल्यानंतर पण ह्यावेळी कस पाऊस चार दिवस पाणी वाढ पण तेवढ्यात कमी पण झालं.
हा त्यावे जास्त काही आले नाही यावेेळेला पाणी
पहिला म्हणत होते पाणीच नाही जर आपण पाणी नाही आणि आला ते एकदम पाणी पातळीतच वाढ झाली.
होय आ आठ ते दहा दिवस
दिवसातच हा आणि परत आणि आहेतस ऊन पडलं. होय उन्हाळ्यासारखंच के सेम आणि झालं परत गेलं पण असतू ते पूर आला ना हे महत्त्वाचं खाल होते आपण म्हणतोय पाणी पाहिजे खरं तेवढाच येऊन गेला तो पण. नाहीतर हाल होते हो बाकी की आपण म्हणतोय पाऊस पाहिजे पाहिजे.
होय आणि कितीतरी ठिकाणी अस म्हणजे माणसांच्या जीव गेल्या.
गेलेत पाण्यामुळ
हो आमच्या इकडे परवा एकदा म्हणजे दोन वर्ष च्या पाठीमागं असच झालेलं. म्हणजे सरपंच उपसरपंच आणि सदस्य असे म्रि होते आणि त्यांनी पाणी आले काय बघायला ट्रॅक्टर मधून गेले आणि ट्रॅक्टर पलट झालं आणि तिघच्या तिघ पाण्यात हा च गेली हा आणि दोघांच पुरेच सापडले लगेच आणि एकटा
हम्म
सात काही आठ महिन्यानंतर म्हणजे ते ऊसात जाऊन पडलेलं वाटतं आणि ऊस वगैरे सात आठ महिन्यानंतर ते पूर्ण बॉडी सगळी अशी अ कुजून त्या झाडा सा आपड असं पूर्ण तयार झालेलं आणि सात आठ महिन्या नंतर न ऊस कापाच्या वेळेला ते फडकरीे वगैरे बघितलेत वाटतं. आणि ते चैन आणि अंगठी वगैरे होती त्याच्या हात. त्याच्यावरून ओळखले की हा तोच माणूस आहे त्याच गावातला असं सगळं झाले हो त्यां त्या घरातले खूप शोधली.
हम्म हम्म हम्म हम्म.
मग ते उसात जाऊन असं पडल्यानंतर कसं सापडणार लगेच.
पण ते पाण्यात शोधणार ना पहिला आणि उसात कुठं बघणार मग ते असं झालं. जाणार नाहीच की होय. असले होते.
त्याच लगेच सापडलेलं दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसांनी एकट्याच सापडलेलं आणि पूर्ण सात आठ महिन्यानंतर पूर्ण सगळा हंडा सापळा असं सापडलेलं नुसतं हाडं तेवढीच शरीर पूर्ण अस. होय
खूप हे होते बाबा.
ऐकल्यानंतरच असे शहारे येतात अंगावर अशा गोष्टी
अवघड च हाय. म्हणून तर पुराची भीती वाटते माणसांना म्हणतात नको बाबा म्हणतात.
पाणी जेवढं गरजेचं आहे चांगलं आहे तेवढंच किती तरी पटिन वाईट आहे पाणी.
वाईट आय.
ह् आणि ते कुठल्या तरी ठिकाणी मुलगा आणि त्याची आई पण ते मध्ये फिरायला गेल्यावर हे झालं.
ते हेला गेले ते ट्रीपला गेलते ना? ट्रीपला होय आणि बोटिंगच्या वेळेला ते काय उलटच झालं आई न हा खूप घडल्यात ह्यावर्षी घटना अशा हनी. ते काहीतरी झालय पाण्यात जास्तच झालेत होय.
हम्म गणपतपुळयात पण दोन तीन असं झालेत वाटतं.
आता परवात झालं ना? खाली कोण नाहीयाय बाळा. आई दाऊया. होय. दा. मग म्हणून नाही पुराच्या वेळे आम्ही पण नाही बाहेर पडत मला काय माहितच नाही त्यामुळ
पावसाळ्यात पण आणि असं फिरायला जरी गेले तरी पाण्याचे ठिकाण वगैरे असेल तर तिथ जास्त वेळ आम्ही थांबतच नाही तेवढंच लांबून बघायचं तेवढं एन्जॉय करायचं च लगेच जायचं असं हा.
तेवढंच.
एवढंच होय नाही नाही.
म्यावू म्यावू‌ आमचं बाळ म्याव म्याव करालय
म्याव पाहेजेल हाय काय त्याला
नाही काय तर खाली जायचंय वर जायचंय चालू असतय.
हा हा.
पाटी मागण पळायचं
आवडत्यात काय त्याला मांजर वगैरे
मांजर कुत्र लय आवडतय.
आमच्यात पण तसच हाय. हा हा आमच्यात पण तसच हाय म्हंटलं होय.
ते त्याच्या केसांच हे होतय पोटात जातय हा हे होतय आणि ह्यांचा ह्यांना काही नाही.
हम्म निवांत असतात तेनी खेळणीच वाटत्यात त्यांना.
होय. हम्
मग आणि घरी कोण कोण असतय.
आणि जाऊ दीर त्यांची दोन मुलं सासू सासरे जॉईंट फॅमिली आय. हम्म होय. जॉईंट फॅमिली. आहे मोठ. होय ती मोठी चौथी पाचवीला हाय.
हा हा तेनी काय करतात मग? तुमच्या जाऊ आहेत त्या हा हा
ह तिकडे पण असतील ना. हम्म ते काय घरोघरी जाऊन त्यांची असते चौकशी असतातच हो असतात ते नाही हा होतय. तेल लावायचं नाही.
त्यां त्यांचा भाग हम्म त्यांच्या भागात दिलेला असत. ते त्याच्यातून काम करतात ते
होय होय बंद झाले ते-
ह
बंद झाले बघ बाळा
तेच म्हणलं काय तुमच्या तुमच्याकडे तर पहिला पुर आ तिकडे म्हणते ना तिकडे येते. पुर्तगीच जवळ त्यांच तर लय घर जवळ आहे तिकडून
होय होय होय पहिल्या तिथच येते पाणी
च येतय पाणी म इ पुुराचं तुम्हाला जास्तच माहित असणार आहे म्हण.
हम्म म्हणजे मी माझ लग्न झाल्यापासून एकदा आलेलं. पूर म्हणजे हा गावात आलेलं पाणी पण घरापर्यंत काही नाही.
नाही हा तस काय वाटत नाही जवळ नुसतं दारात वगैरे येऊन गेले तर ते घरात आलं ते घरात घान. ते तिथन सगळं साहित्य हलवून ते खूप हे होत साप वगैरे पण येतात ना त्यातनच कुठ असतात हम्म ते लहान मुलांना हानिकारक नंतर जाऊन ते तर रहायचं आपण परत ते सगळं खाली घाण झालेलं तस चालतच नाही ते
पूर्ण गुडघ्या भरून एकेकांच्या घरात म्हणजे पाणी जास्त येऊन गेली होय. चिककल सगळे शेतातली माती वगैरे सगळं आलेलं असते.
हो सगळी घणच ना पण ते पाण्यात न सगळं होय. नाही घाण होते ते पुरामुळे
हम्म
पाणी सगळं बाहेर गटरीच वगैरे सगळं मिक्स झालेलं सगळंच आत
होय होय
त्यामुळे जास्त दिवस झाल्या शेवटी कोण घरात राहायला पण येत नसत.
जात नही तोवहर दोन तीन महिने तरी सहज जात्यात पूर्ण पाऊसूळा
तेच ना पण त्या ह्याच्यात पूर्ण कामाच पण नियोजन बिघडतंय सगळ्यां शेतातल्या माणसच अवघड बर दुसरीकडे राह तिथलं सगळं नी वेगळं खूप हाल होते त्यांचं
ते नाही ते शेतकऱ्यांचे पण किती
हे होतं नुकसान भरपू पूर होतंय व्हय पिकांचे पण राहायला. च पण असत की बाबा आमच्या तिकडे राहायला आले होते पुरातले आणि माल ते शाळेत राहतात ना त्यांना असं ते मंडळ वगैरे करून देतात की खायला वगैरे म्हणजे त्यांना कोण देणार ना मग दर हा देतात ते म्हणजे मंडळ वगैरे ठरवून आज हे द्यायचं उदया ते द्यायचं अण ते काय त्यांचे नवीनच फरमाईस आम्हाला नॉनव्हेजच पाहिजे आम्हाला व्जच नको असे करायला लागले ते आणि व्हेज दिलेलं ते ओतून टाकले असंल एक एक आशे होय त्यांना केअर म्हणून करायला गेले माणसं आणि त्यांन वेगळच म्हण सगळे माणसं संतापली यांना काय त्या काहींची काळजी करून करायला काहीतर गेलं की अन वेगळंच एवढ्या हिच्यात ना आलेत म्हणून गावकरी द्यायला लागले
दिल्यानंतर ह्यांचे एवढे नाटकं
हा बघा की असं असत असं पण करते माणसं म्हणजे ते आलेयेतात ना त्या काही नाही त्यांना इथ आम्हाला चांगलंच पाहिजे असलंच पाहिजे मंडळ ठरवून देतात तो अस म्हणजे आज हया दयाच करण् ते खुप दिवस असतात न हे थोडे द्यायचे घरा गावातल्या बायका असं ठरवतात आज आपण भाकरी थोड हे करून असं हे वेगवेगळ करून द्यायचं
हम्म हम्म
अम् त्यांचं वेगळंच असायचं आणि जर खूप नाच करायच वगैरे पण अस व्हायच एक एक चांगलं पण असतात एक एक काशि कवा
त्यांची काळजी करायला गेले की हेनीच आणि आपल्यावरच आहे
काय तर ते दुसरीकडून येऊन हाल करून आले न त्यासाठी करायलाय जाय जातेत आणि त्यांचं वेगळंच असायचं एकीक अशे बी अनुभव आलेत
होय असता सुडा माणस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं असतात जेवढी माणसं तेवढी
वेगवेगळी हा ना असतात असतात आणि अनुभव पण सगळ्या माणसांसोबत वेगवेगळे येतात
होय होय होय सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात त्याच्यामुळं
होय
चालते करते आणि कॉल तुम्हाला मी हा हा ठेव